हा बोल ब
पहिला पूजेच सांगितली की नाही ते ऐश्वरा्यानें सांगितली
हम हम
ते झालं मग त्यानंतर ते सगळ्यां झाल्यावर मग आम्ही काही गेलो नव्हतो ग आम्ही कशा जा आम्ही कस जाणार घरातल्या ऍक्सेप्ट करराण्यात आ आम्ही जाऊन काय करून तिथ
हो पहिला तू आपल्या घरातली हे हतील म
काय म्हणतील म्हणून काही गेलो नाही मी मग नंतर न सगळं झाल्यावर पूजा बजा झाल्यानंतर न मग ते सानिकाकडनं नंबर घेतली वाढत आणि सणाला फोन केली तुम्ही का आला नाही का पूजेला तुम्हाला बोलवले लोकांनी म्हणून माझ्यावर काय नंबर नवत मग म्हणली आता असं कस येणार म्हणली तर पत्ता त्यां त्या ऐश्वर्याने सांगितलेली सडसळ वळती जाणार होती त्यामुळे तलं माहित होत म्हटलं आम्ही कसं येणार म्हट श तो एक तर आम्हाला सांगितली पण नाही कायच नाही अचानकच गेलीस ते सगळं तिला बोललीस ना ते बरदानी या म्हण लागलेली भेटायला हम्म बघू म्हटलं म य तो म सना आपण पुण्याला जाणार होती ना
होम
मग मी पण पुण्याला गेलतो ऍडमिशन साठी ां मग राहिलं ते मग राहिलंच मग राहलीच म्हणलं कसं जाणार जाणं पण बरोबर वाटत नाही का त्यांच्या घर क्सेप कराय नाहीत आणि आम्ही पण कसं जाणार असं
माझ्याकडे तिचा नंबर आहे त्यांच्या घरातलाच आहे नंबर
हा हा. आपण एवढं मोठं पण लागून घेल ना की जाऊन तिला भेटून यावं असं म्हणजे आपल्या घरातली सोड्या भेटत की आपल्याला.
आणि तिने सांगितली असती तर वेगळं तिने काय सांगितले आणि
कायच सांगितली नाही ग आ अचानक सगळ्या आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसला ग.
होय.
ही म्हणल्यावर काही सुचलच नाही आम्हाला काय बोलायचं तिच्या संग अचानकच होय धक्का दिल्यागत दिली आम्हाला.
तिने कुणाला तर तुमच्या ग्रुप मध्ये सांगितली असती म काय झालं असत नंतर मग त होय काय वाटलं नसतं बाय.
अचानकच धक्का बसला आणि काय झोपत नाहीस दुपारचं?
नाही आधी झोपत होतो ता जरा सवय मोडायचीये.
उस वाटले दुपारच. माझ बी सवय लागलेली मला बी झोपायची दुपारची घरात. मोडलो ग सवय मोडली म्हण. मोडलो मी आमची मम्मी आमची वरडाया लागली. सकाळी बी, ईदरा दुपारी बी, झोपायचं रात्री बी झोपायचं.
आमच्यात कावत्यात बाई झोप-झोप म्हणून.
नाही बाई आमच्या कावत नाही टाका कस आहे मी एकदा झोपलं की एक तर लवकर उठ उठत नाही.
हम्म. माझी-माझी बहीण पण तसच आहे कॉलेज वरन आली की मी एक वाजता झोपते बघ साडेचार पाच लाच ऊटायचं.
हावो तसा जरा अगपण आणि मला दुपारी तीन नंतर झोप यित्या आलस उठायच्या टायमिंगला मला झोप यित्या मग की नाई मुलांच्या कसं झालं माहीतेय. जेव्हा मी ऊठ्याच टाईमला तु कसल झोपतीस मग तवा झोपलो की मस सहा साडेसहा अशा हालत नाही साडे पाच सहा शीवाय.
मला कवातरी इत्या तसं झोप सगळी उठायची टायमाला साडेतीन चार ला झोप
हा तेच टायमिंग आहे माझं तीन नंतर तीन वाजून गेले की सव्वा तीन साडेतीन नंतर झोप येत्या. म ते तस आहे म्हणून कणी मग झोप स कवा तर झोपते लई कंटाळा आले की खरं नाही आता मोडल्या सोड सवय आता इथनं गेल्यावर झोप येतेच. का वास्ता.
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
आवाज कस काय येईना झालता?
अग नाही फोन आलता का सरांचा म्हणून. मी उचलला ना फोन त्यामुळे तुला आवाज आला नाही ते पेशंटला घेऊन जायचंय ना.
मी म्हणाले डिस्कनेक्ट झाला की काय?
नाही-नाही सरांचा कॉल आला मी उचललेला त्यामुळे तसं झालं ते.
हा-हा-हा.
अन काय
काही नाई ग
तुला बहीण आहे का एक?
तुमच्या बरोबर टेस्ट सा नाहीचय. त्या हॉस्पिटल ला जायचंय. नमस्कार आहे. काय म्हटलीस बोल की
तुला बहीण पण आहे काय म्हणले.
नाही नाही भाऊ आहे मला एक.
होय.
हा. लहान आहे भाऊ सर अजून
माझा भाऊ भाऊ आणि बहीण लहानच आहे, माझ्यापेक्षा मी मोठी आहे.
तुझ्या बहिणीला बघितले सोड मी माहतीय.
कॉलेज मध्ये आहे आपलंच
तेच की कॉलेज मध्येच बघितलंय का.
भाऊ पण आमच्याच कॉलेजमधे होय. माझी बारावी झाली आता
मोठा एक तरी ते मी पाठोपाठायचं आवडतं.
होय ती आता सेकंड इयर ला जाणार बारावीला
तेवस मी आम माझा भा आत्ता पाचवीला गेला लहान आहे. नाही ते बीचीी साठी नाहीच आहे त्यांना क्रांतीला नगि एबीजी नाही मी आता तेच बोलवा गेल ते गेल त्या म्हण मी आज गेलो आणिांगायच सरांनी घेऊन जाय सांगितलं मला कोणत्या सरांनी ते मागाशी आत होते ना ते सरकशाची टेस्ट घेतात एडिजी हम दर्शन कर. हा. आ ाथ समोर तुम्ही बरोबरला पाहिजे येणार आहे की मी पण येणार आहे तुम्ही चाला की चालते. हम. हॅलो.
हॅलो.
हा बस.
काही टेस्ट सा नाहीलंय सग
वय न्यायचंय का त्यां नाही ए बीजी टेस्ट करायचय. सर्तीचछ वालते.
म्हणजे टेस्ट साठी दुसरीकडन येत आहे सवय.
नाही बाकीचे टेस्ट तर होत तथं पण ते एबीजी साठी समोर हॉस्पिटल एकय मोठ त म्हणे समोरच आहे तिथ न्याय लागते.
हा हा हा.
बाकीचे काय ब्लड टेस्ट वगैरे ते ब्लड सॅम्पल घेऊन गेलात ना सरकार आहे.
हा हम.
ते अठ मिनट झाल.
आठ मिनट झालं
हं.
बाकीच्या पोरी तीस तीस कॉल काय दिवसभर काय फोन लावूनच ठेवत कानाला.
एवढं काय बोलायचं, तेच कळत नाही गं. तेवढं केलं नसणार सोडं तेनी, एक दोन तीन दोन तीन मिनिटांच केलं असणार आणि केलं असणार ते. हॅलो. हॅलो. हॅलो.